हॅलो - -
काय क
मगाशी कट केलीस?
आगं उचलायलाच इना झालता, मग ती म्हणल रिजेक्ट करा कॉल म्हणजे परत एकदा लावा अस.
आगं मला ते फॉर्म आला लगेच आगं
कस काय!
काय माहिती? लगेच फोम आला आगं मला.
काय तरी घोळय अंजली पैसे मिळत नाही बरं काय.
मलाच काय कळेना, हं हा.. हा.. तु भिती घालवू नको. हा अगं.. तू मला भिती घालवू नको. को ग बाई! आगं मी तुला कॉल लावलाय. आणि लगेच झाला कोमल आगं.
हंमम नाही ते ग आता दोन दोन मिनट बोलायचं आणि मग. बघूया की येतोय काय? फ्रॉ फॉर्म भरायला.
बास तुमचं आता जेवा.
होय.. अगं मी पण?
कुठं मळावलय?
होय बाई खाद्य पदार्थाचं बोलायचं आता खाद्यपदार्थाच काय बोलायचं काय जेवण केलं हे बोलायला पाहिजे.
जेवण बनवलीस काय? येतय का तुला बनवायला?
येत नाही तुला बनवायला?
काय? भाकरी चपाती येत नाहीतशी. येत्या तशी टाकता येत नाही बाई तुला येतय वाटतं?
सगळं येतय मला.
हुशार हायस बाई तु मग.
आगं फक्त भाकरी भाजायला येत नाही. बाकी सगळं येतय.
ओय मला भाजायला येतय सगळं येतय फक्त करताच येत नाही ही हा
मी थापतोय लई छान! अशी तेवढीच येत नाही होय गोल पण लय भारी होताय खरं भात
अरे सोपं अस ते काय उवघड असते त्यात टाकायला तव्यात
व्हयं पेटी मधनंच फाटतय खरंच तर ठीऊ काय मग
बस ग
आ बघतो
हा ठिऊ काय?
हा.